हॅलो काय चाललंय
हॅलो हा बोल ना, बा
हा काय चाललंय?
बोल आवाज काय नाही बघ चालले की आवरायचं. हम्म हम्म हम्म हा हा
मी पण आलो जरा बाहेर फिरून आता.
होय काय, हम्म मग काय नाही. जेवण वगैरे,
आता करायच थोड्या वेळान.
का?
नाही थोड्यावत करायच आता. तुमचं झालं.
बाकी नाही कुठलं काय म्हटलं काय करायचा, बघूया तुम्हाला फोन लावू या म्हटलं आता जरा,
हा हा,
म्हणून म्हंटलं, हम्म बाकी की काय निवांत काय चापल्य? होय.
हो आलो फिरून आता काय नाही इकडे तिकडे फिरायचं जरा.
ह
गल्लीत जाऊन यायचं मित्रांकडे जाऊन यायचं केलं आता, जातो एक तासभर
हम्म, परवा काय तिथं गणपतीचं उद्घाटन झालं होय.
होय.
कोपऱ्यावरती त्या,
पाद्यपूजन,
पाद्यपूजन झालं होय. हा, हा हा हा, मग तुमचं कधी आहे. काय आहे काय? तुमचं झालं. तुमच्या मंडळी होय मग काय चांगलं जल्लोष.
गणपती आल्यावर सगळे बिझी बिझी, हो आता वट पौर्णिमा झाली कि, होय काय ठरवली हम्म किती फूट आहे.
ता या वर्ष इस्तर एक
कोणी स आहे. काहीतरी वेगळे असतातय नि दर तुमची हम् हम् हम् मका होय
हम्म
बाबी येणारेका मग सु्टिला? गणपतीच्या म्हटली होती. म्हटला तर काय? ता बघ की बटपौर निमा आणि बेंदूरी एकाच दिवशी आलाय. होय दोन सण एकच त झाले.
हम हम हम्
अ ते ता त्या दिवशी पोळ्या पण असतात ना, बेंदूरच्या आपल्याकडं आपण करतोय मग. त्या दिवशीवट्ट पौर्णिमा, आता काय? काय? करतात पण स्टप घरी. झालं की मग काय गणपती इकडे तिकडे तयारी तुमच मुलांच सगळ बिझी. हो शेड्युल्ड आता तुमचचं. सगळ बिझी असणार त
होय
ह ना होरं आता इकड तिकड तरी भारी वाटते की नाही?
होय
ते आले की, मग तुमचं पाद्यपूजन कधी आहे.
तुमच पुढच्या आठवड्यात केलेय सगळं.
काय? कोण नेणारे का? काय मक बाध्यला कि तुमचं मी ते हा हा चालत की हा हा हा हा बाकी. तयारी काय चालल्या आता. का घर आता जेवणाचचं बघायचं स म्हटलं त्याच्या आधी एक फोन करावा. हम्मम काय चाललंय बघ. म्हणून म्हटली फोन केला आहे.
आ
हम्म मला वाटलं तू बाहेरच करशील गणपती च्या यायच्या आत म्हटलं हम्म हम्म
तर नवीन सजावट करायची.
नवीन हम्म हम्म हम्म हम्म गणपती आले कि जरा भारी असतय काय मग कार्यक्रम ठेवणार आहे काय फंक्शन गणपती ची होय तुला भजन येतय का म्हणता. मकाने भारी
हां
सगळ्यांसोबत अ काहीतरी काही काह आपले छान छान छोटे छोटे कार्यक्रम बाकी लहान मुलांची पण काय कार्यक्रम ठेवताय मग
होय त्यांचे खेळ असतात संगीत खुर्ची वगैरे
होय म संगीत खुर्ची खो खो कब्बडी कबड्डीचं काय नसेल खरं आणि काय आणि कुठले लिंबू चमचा वगैरे तुला माहिती पोतात ल्या उड्या पन पोत्यात ल्या उड्या वगैरे
होय होय
हम्म
हे सगळे ठेवतात खालच्या चौकात
हो ह भारी वाटते तेवढंच सगळ्यांना कसा आनंद वाटते ना
हो
लहान मुल अ्ना पण चहल पहेल कधी जेवायचं आणि गणपती जवळ जाऊन बसायचं की नाही हम् मुलींसाठी काय तोम्हाला गणपती मुलींसाठी काय गौरी आले की जरा वेस्ट वाटते गणपतीचं पण असते गौरी शंकर आली ओ ककी जरा
हो भारी वाटते तुम्हाला तुमचा खेळ सगळे
खेळ असत सगळे गाणी म्हणायचे खेळतात बायक का
हम्म
तरीचेता ता पहिले खूप खेळ खेळायचे
हो
हम्म काय काय असायचं त्याच्यामध्ये आता काय सगळं कमी कमी आलंय
हो आता जास्त कोण खेळत ना
तरी लिमिटेड आहे तेवढं
होम
हम् भर वाटत एवढा आपल्या इकडे दिवाळीपेक्षा गणपतीच सण मोठ त आहेयनी इतर ठिकाणी दिवाळी मोठठी असत्या हो आहे आप आपल्या इकडे बघकी सगळं गणपती आले की वाजत गाजत मग मोहरम ये ना आलाय ना
होय आज आता सव्वीस तारखेला आहे नाही सोळा तारखेला बसला सव्वीस तारखेला उठतात हम्
गणपती तयारी का मग मग कामा गुमग
अ ते झालं की लगेच मा आपले नवरात्री
नवरराात्री नवरात्रीच पण भारी आहे जायचं इकडे इडा तर माहिती आहे तीन वर्ष मी नवरात त केलं होतम त्याच्या ना होय
हम्म
हो चप्पल वगैरे घालायचं नाही तला पयावरर फलाहार यच घ्यायचा हम पहिले दोन वर्ष काही त्रास झाला नाही तिसरे वर्षी जरा जात होतो पाय चालत जायच स देवीला आता कसं झालंय सोबत नाही ना कोण त्याच्यामु म होय तू कधी गेलास तर मला घेऊन अ्
हो आत
हम्म
शुक्रवारच शुक्रवारच जातोय पालखी असते हो
मित्रांसोबत मित्र पण येतात काय कुठले कॉलेज मधले का
म गल्लीत जास्त कॉलेज मधले का गावावरून आले तर य तेत
येतात का हम् का भहेारी हम्म
बाकी्यानी का म
का नाही बघ आंबे संपलेत की नाहीत घरात
आहेाच अजून मित्रांना आणून दिलेत परवा हो
जणून ना आळा आहे अंबी खावा जडी खात होई त
अं काय आईस्क्रीम खातय का नाय?
आईस्क्रीम खाते होय खाते की आइस्क्रीम खाते. आता तुला माहिती आहे मम्मी आदी की नी आपला बर्फाचा ट्रे आहे कि नी त्याच्यात आईस्क्रीम करत होती छोटे छोटे ते मिल्क पावडर घालून हम्म तसा मी पण ट्राय केला खरं मला तसा जमलाच नाही.
होय ते तीनला
हा तिनं तिचा छान व्हायचा आणि आता ती कशी अ आता नाही बई नंतर नाही वेळस . आधी कसलं छान वाटायचं ते लहान पणी मी त ते अशे अख्खे अख्खे घेऊन घेऊन की तोंडांत टाकायचे.
हें
मम्मी यायच्या आधी होय खायचं पटा पट आणि होय बाहेर जायचं पळून परत त्या ताकाच्या वड्या, माहितय तुला ताकवडी ताकवडी.
ते
एक रुपयला दोन रुपयला आता ह्यावेळी उन्हाळ्यात तसलं काही कोणी विकलचं नाही म्हणजे कुठलं पोरांकडे मी बघितलंच नाही तसं ताकवडी होय पेप्सी वगेरे आहेत सोड ताकवडी आधी मम्मी पण करायची आम्ही, आम्ही पहिल्या त घालायचो वाटीत घालायचो. ते ताकाचा हे करून छान लागायच ते, काय वई वेगळेच जांभूळ तरी कित्ती आत त्यांनी जांभूळ शॉर्ट छान केलेला. कि नी परवा पिलास ना तू? पण. हम मलापण मि आले ले होते तेव्हा मला दिला होता. छान गेलावत. सोड्यात घालून जाबळ मस्. तेच केल होत. तिला जरा रेसिपि विचारयच कशी केली काय केली् म तेच- क-
हम्म.
बघूयात मग आता काय काय. मी पण जरा ट्राय करणार होत त हुती. खरं त्याला सगळं सामान पाहिजेल नाही? जा. त्याला अर्धा किलो पाहिजे जांभळ.
जांभळ सोडा.
सोडा पाहिजे नाही सोडा काय आपल्याला मिळत. तोय बाजारात हम्म. चाट मसाला. मसाला परत ते गरम मसाला ते सगळं आणायला पाहिजे काळ मीठ जरा. अ मिरीपूड.
होय.
तेना असं सगळं लागते. खरं जांभळ भरपूर लागत. तर त्याला.
होय.
हम् आता जरा कमी आवक झाल्या नाही जांभळांची आता कस उन्हाळा संपत आलाय हा. मध मधी हम्म आणि किती महाग होते या वेळी व्हंणी होय खाल्ली खरं बरंच फनस पण फणस तर किती
होय फनस खाल्ला भरपूर
होय तेच की मोठ्ठा सगळ्यांना हाफ हाफ हाफ परवाचे गरे तर किती मोठे होते ते एक-एक एक-एक फणसाला गरे मोठे असतात. एक एक फणसाला गरे छोटे असतात. हं तुला शेंबडा आवडतंय काय फणस? खायला तो
होय. त्यो भाजी करलेला केल्यावर भारी वाटतोय
तो गिळवतचं नाही अवो नरडयातून इतंक तर काय तर त्या अडकल्यासारखं वाटतयं. घशामध्ये बाकी काय आता जेवणार. ठीक आहे ठीक आहे चालतंय ठेवू मग करते परत तुला मी हा